हॅलो. हॅलो, नाही थोडी अडक म्हणजे अडकळत येते. वाॅइ वाॅइस व्यवस्थित नाही येत. नाही नाही अडकळ अडकळत येतय. अडकळत
नाही नाही थोडी अडकळतय. बघा अजून हा हॅलो. हॅलो
एक मिनिट हा एक
हा हा हा बोल
आता क्लिअर आहे. माझी वॉइस
हा हा आले बोला. हा बोला.
तर मी आहे ना तुम्हाला ऍलोवेराबद्दल सांगते. ब बघा ऍलोवेरामध्ये काय असते. आता तुम्हाला माहित असणार ऍलोवेरा ची आहे जी प्रजाती असते. आपण समोर जे उगवतयं ऍलोवेरा बरोबर मग ते ऍलो हा ऍलोवे रा काय करते आता ऍलोवेराच काय काम सगळं ते पल्युशन असले, डस्ट असते, की सगळं ॲबजॉब करत्यात. ऍलोवेराचं ते काम आहे. मग आता काय होते. आपुण जे समोर ऍलोवेरा लावलय. आता ते ग्रेप पोल्युशन होत. ते कचरा असते डर्ट पोलुशन सगळे आत ॲब्झॉर्ब करते बरोबर म काय ते अ आपल्यासाठी फादेमंद हाय काय सांगा.
नाही
नाही ना
म्हणजे कसं दोनही भागा पण म्हणा नाही पण आणि
हा पण कारण काय असतय बगा हा फायदे पण हाय आता बघा ते आपण समोराय लो आता कुणी अता कुणी फेस ला लावल तेनला रिजल्ट येतय आणि कुणाला तर नाइट येत तेज काय कारणाय त्याची अ कुणाला इफेक्ट झालं तर ते काय असते त्यांच जे घराचं वाता वरन असणार ना बाहेरचं तेन ते छान शुद्ध असणार म्हणून त तेला इफेक्ट होते. पण जे नाईन पर्सेंट जे नाइन टी फाय पर्सेंट लोक असतात ना घराचं वातावरण या बाहेरचं पोल्युशन असणार मग तेनला ते असर होत नाही बरोबर ना
होय
म्हणून आता हा म्हणून काय, असते आता त्यांच्यासाठी ना मला माझेकडे ना एक इतक छान प्रोडक्ट आहे, आता बघा आपण बाहेरच तेन खाते माहित आहे? जंग फूड्स. तर आपली जे मोठी आ हा मग ते आप आपल जे मोठे अंत असते ना? ते काय काम करते, जे आपण खातोय बरोबर?
हां
ते आपले जे मोठी आत असते, जे पण आपण काही खातोय ते काय करते, आतच आपलं जे पण विटॅमिन्स तेन येतंय ते सप्लाय करते पूर्ण बॉडीला.
हा बरोबर
मग आपण ते स्ट्रीट फूड, जंक फूड्स खाल्ल्या नंतर आपलं पोटात हायना ते टॉक्सिन्स होते, काळं टॉक्सिन्स पैदा होते. बरोबर ते ज पुरच जमते हा मग काय असते आता तुम्ही असणार की लई लोक अस- जी खात्यात बट त्यांच शरीर आणि वजन वाढत नाही, कशाला? कारण कि तेच, हा कारण काय आहे. आता तिनी जंक फूडस खाते, त्यांच आता टॉक्सिन जमा झालेलं असते, म्हणून ते आता काय पण ते पौष्टिक तेन खातेत ना, तर ते विटॅमिन्स ते आहेन बॉडी सप्लाय करत नाही. ते पोटात पूर्ण टॉक्सिन्सचं, एक लेयर झालेली असणार ते आरपार म्हणून मार्केटमध्ये लय अलोवेरा जूस येतात.
होय
मग आता त्या पण म्हनटलकी आलोवेरा काम करते, आलोवेरा मध्ये ना चारसो प्रजाती असत्या चारसो बरोबर? आता त्या चारशे मध्ये पण आहे ना तीनशे असतेना ते आपलं, हे जे बाहेर आपण उगवते ना? ते आलोवेरा असते.
होय
आणि तेज्या मधी अकरा-अकरा परजाती पॉयझनेस असते, आणि क त्याच्यामध्ये झेअर असते. मग त्या आपल्यासाठी बेस्ट नाही आहे, अकरा उरलेली एक प्रजाती.
होय बरोबर आहे.
आता ते कुठली आहे? ते जे उरलेले जे बेस्ट सगळ्यांपेक्षा बेस्ट आहे, ते हा ॲलो बार्बा डॅन्सेस मिलर. बरोबर आता काय आहे त्याच हे नावाचा अर्थ काय आहे, मी सांगते आलोवेरा आहे ते पौधा आहे, बरोबर. जे बार्बा डॅन्सस आहे ना बार्बा डॅन्सस ते ते जमीनाचं नाव आहे. ते जे जे हा आणि जे स्मिलर जे होतं जे ॲलो बार्बा डॅन्सस स्मिलर मिलर जे होतं ते सायंटिस्टचं नाव आहे, जे ते सर्च मारलं आहे. जेला ते हे पौधा सापडलाय.
हा हा हा.
मग ते सायंटिस्ट न काय केलं री सर्च तेन केलं तेव्हा त्याला कळालं की सगळ्यांपेक्षा जी अलोवेराची बेस्ट प्रजाती आहे. ही अलोवेरा बार्बा डॅन्सस मिलर आहे, मग ते असं ते नाव पडलं बरोबर. मग ते आता एक कंप णी येते फॉरेवर म्हणून
हा. फॉरेवर हा. माहितीय की मला कंपनी हां.
तुम्ही पहिला काय काम केताय काय हे.
फॉरेवर मध्ये कसं अ. दोन तीन वेळा मी अप्लाय केलेला मग कस त्यांनी पहिल्यांदा काय केलं मला कि, वीन काय म्हणजे प्रोडक्ट घ्यायच नाही असं म्हणजे बोल्ले मग आमच्याकड जरा खेडेगाव आहे ना हे जिथं आम्ही राहतो कानी ते जरा खेडेगावाय मग हीत कसं ते मार्केट म्हणजे त्यांना कस वाटतंय. कि म्हणजे माणसं जोडायचीत पैसे भरायचं मग ते पैसे घेणार पैसे घेणार आपल्याकडून आणि काहीतरी होणार मग ते जाणार. पैसे घेऊन बुडणार. पैसे मग कशला तो म्हण जे मला कसं म्हणजे घरात म्हणतात की माझी सासूबाई म्हणा. किंवा नणन बाईयेत ना ते कस म्हणतात. की असू दे असं काय करू नकोस म्हणतात म्हणजे जे पैसे भरायच असलं ना काम तस काय करू नको पस त्यांच म माझी खूप इच्छा होती मी दोन तीन वेळा अप्लाय सुद्धा केलेला. फॉरेवर मध्ये हा मग त्यांचे दोन तीन मी सेमिनार अटेंड केले. किंवा ते त्यांची माहिती गुगल वरन म्हणजे काढली नोट्स काढल्या त्याच्यावरती मला काय वाटत ते म्हणजे त्यांना सांगितलं दोन तीन मॅडम एक कोणतरी काहीतरी नाव होतं. त्या मॅडम सोनो ने म्हणून काय तर होत्या मॅडम त्यांना म्हणजे त्याना त्यांच्याकडन सगळी माहिती घेतली मग माझे दोन कॉल पण झाले होते की आपण त्यांना सांग सांगतात ना की त्यांनी जी आपल्याला माहिती सांगतात, ती तुम्हाला जमेल का दुसऱ्यांना सांगायला. असंच ना ते. प्रॉडक्टबद्ल मग ते झालं होत, माझ ते आम त्या घरात मी जरा मिस्टरांशी चर्चा केली, मग ते म्हटले बरोबर म्हणजे ठीक आहे. तुला पाहिजे तर कर अस. ते बोलले होते, मग त्या नंदबाई आणि सासूबाई म्हटल्या की तस काय म्हणजे करू नकोस. कि ज्यात पैसे भरावे लागतील. किंवा हे मग ते त्यांना ते मान्य नव्हतं. मग ते मी नाही केलं.
मी काम करत आहे. बट म्हणजे मला पहिलं करत होते. आता तर मी स्टुडंट आहे. सध्या मतलब मी पण नसतं अप्लाय केलत. मला पण माहीत नाही तेवढं. ठीक आहे. तर मला ते प्रोडक्ट ची माहिती माहीती माहित हाय जी प्रोडक्ट बेस मी स्वतः पण युज केली ऑर्डिक केलत मी छान प्रोडक्ट मग ते ऍलोवेरा जेल होत तेना ऍलोवे रात्री ते काय काम करत आता मी माहिते.
हं
आता आपण जे खाल्लं, आता शरीर ते वाढत नसलं की काय करायचं बरोबर म्हणून काय करते आता ते जे तुम्ही जेवोत असाल सकाळी उठून ते नुसता वन फिफ्टी एम एल पिला बरोबर नंतर हाय ना समथिंग पंधरा पंधरा एक अर्धा तास नंतर तर ते पूर्ण साफ करत. जे पण टोक्सिन्स जे जमा झालेले असतेत. पुर्ण साफ होतय.
हा हा हा आ आवाज कटतोय तुमचा हॅलो
बट ते काय आता लहान मुल हे खा, हे पी
हल्ल
टक हं
हॅलो हॅलो हॅलो हॅलो आवाज ताटतोय तुमचा आवाज चढतोय
फायदे असते. एलोवेराची पूर्ण
हा
हॅलो
तुमचा आवाज तुटतोय जरा
जवाईस आल्यानं हॅलो हॅलो हो हला नाता